हॅलो!
हा, काय म्हणालतीस?
काय, ‌ मला काय माहित?
हा ते स्किलचच की, आता काय? आपल्या हेच्यावर असते सगळं.
हो.
कॉलेज मॅटर करत नाही सोड आता, ‌एवढं.
हो एवढं काय.
मग काय आणि? मग आणि प्रोजेक्टच पण बघायला पाहिजे.
कुठलं तर एक लँग्वेज पकडायला पाहिजे ती पायथॉन-विथन, मी कोर्स पण केलता आधी तो एस ए बी चा.
होय.
तेझ्यात तीन महिन्याचा ऍक्सेस घेतलय मी आता खरं प्रॅक्टिस तर काय कर ना.
कर की आता सुट्टीमध्ये आहे कर की प्रॅक्टिस खुळया.
अ मला एवढं लक्षात नाही आता त्याच्या पहिला बेसिक्स पण सगळं वाचायला पाहिजे पहिला मग त्यानंतर. आहे सोड करणार आहे आता घेतले म्हणल्यावर करायला पाहिजे.
हम्म.
म्हणजे प्रोजेक्ट तेन आत्तापासून म्हणजे आत्तापासून असं कॉलेज स्टार्ट झाल्यापासून असं प्रोजेक्ट वर असं फोकस करायला पाहिजे.
होय आपण तीन वर्ष काय केलो नाही आणि त्यात आता दोन वर्ष म्हण दोन वर्ष तर नाही आहेत आपल्याकडे एकच आहे दुसऱ्या वर्षी तर लागते जॉब.
मग तेच की कॅम्पस वगैरे आले मग तेव्हा प्रोजेक्ट आपल्याला दाखवायलाच लाग ते तिथे कंपनी वाल्यांना.
होय.
मग त्यामधन की णी सिलेक्ट करत्यात.
म्हणूनच म आतापासूनच प्रोजेक्ट वगैरे बघायला पाहिजे मग त्यामध्ये जर. चांगलं करायला पाहिजे नाहीतर आता बीसीए मध्ये होतो लास्ट गळ्या पंचवीस पर्यंत काय. करत नव्हतो.
आपला. लास्टचा पेपर तर माझी जीवावर आलतां मी पास होणार का नाही वाटाल त मी आदल्या दिव रात्री अभ्यास केले. मध्यरात्री तीन वाजता कळाले की यो पेप यो विषय सोपा होता.
काय मी पण बई जास्त अभ्यास केलो नव्हतो स्टार्टिंगलाच हे झालत. रइज अँड्रॉइड पर्यंत केलो त्यानंतर मला नकोच वाटाल त अभ्यास करायला.
मी तर काय केलय मी सगळं चॅटजीपिटी ची उत्तर लिहून आलोय पेपरला मी काय केलो नाही माझ. जी वह्या पूर्ण नाहीत कुठली.
सगळी चाट जी पिटी केल्यात का?
संजय पाटील सरांची वही तेवढं पूर्ण होती ते पण चेक केलती म्हणून तिने बाकीचे का एक एक लाईन नव्हती माझी नीट येत तर कुठं होतो मी.
माझं संजय सरांचं होतं जवळ तीन युनिट पूर्ण होतीत. अ जुबेर सरांचं पण माझं राहिलेलंच म्हणजे. तीसरं युनिट काय त चालू होतं बघ माझं.
हूं हूं माझी नाही मी वह्यां च घातलो नाही लास्ट सेमिस्टरला.
कुणाचेच भरले नाही चेतन सरांच पण नाही.
नाही नाही.
मग कशात लिहून घेत होतीस.
मी माझ्याकडे एक रफबुक होती. मी येत नव्हतो एकतर खर तर मी कधी कधीच येत होतो. आणि जव्हा मी प्रॉपर प्रॉपर यायला सुरु केल की नाही आपल्याला लॅबमध्येच बसवत होती ते एक महिना. आण त्याच्या आधी मी एवढं येत नव्हतो. आणि कधी कधी येत होत, त्यामुळे रफबुक मध्ये लास्ट लाच मी. त्याच बुक मध्ये सगळ्याच लिहित होतो.
मग का कसं काय आलं मग एक्झामला हे कशाच हे कशाच आहे म्हणून.
कळालं की सिलाबस बघून, पायथोनचं काय एवढं करायला लागलं नाही मला दोन दिवसात झालं. आणि बाकीच्याच बाकीच्याच आदल्या दिवशी करून काढलोय मी.
सगळीच मी तर संजय सरांच नुसर पॉइंट वाचून गेलतो बघ. आणि जाऊन तिथं काय पण लीऊन आलोय.
संजय पाटील सरांचं की नाही मी आपली सीईटी ला बुक घेतलेलो.
हा!
त्यामध्ये कम्प्युटरमध्ये त्यांच्या सब्जेक्टच हूंतं सगळं त्यामुळे मला एवढा वेळ लागला नाही ते करायला वाचलो तेन झालं. ते सगळं व्हायरस बद्दल तेन होतं ना त्यात.
हा मी त सगळ्याच एक्सप्लेनेशन एकच लिहून आलतो तिथ. काय नुसं पॉईंटच करून गेलतो तो बाई ठीक हे.
मला त्यांचं कळतच नाही ती मार्क कस देत्यांत त्यामुळे मी एवढं नादा लागत नाही किति तर पडू देत. किती पण लिहिलं तरी. काय वाटेल ते मार्क पडत्यां.
हा तेच की किती पण लिहिलं तरी कमी नसतात छो. खरं फक्त काय युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये सोडायंच नाही लिहायचं म्हणताय.
होय.
जर आपण काही किती पण लिहिलं तरी पण एक, म्हणजे ते एका पेपरला एक मार्क आहे.
होय. मी तरी म्हणजे लिह -लिहून तरी येत होतो मी. अशी जरासं, एक चार पाच पानं राहत होती. लास्टची तेवढं बाकी कि सगळ्यांनी भरलेला असायचं.
माझं पण. मला कसं माझं पण रा- राहतो सोड. मला नुसं अँड्रॉइड पाहणं कमी पडलेलीत बघ. तरी पण एक राहिलं, कारण आधी मी कंजेस्टेड करून लिहिलो तिथं. आधी.
हम्म, हम्म,
नाही तर ते पण राहिलं नसतं, मला कमी मला भीती वाटलती बघ कि लास्टला शॉर्टनोट माझा, पे म्हणजे पानं वाचतात क नाही असं.
होय.
अँड्रॉइड सोडून बाकीचं काय मग आरामशी चार पाच पानं राहत हो तथ
आम्ही लास्ट -लास्ट सेमिस्टर लय वाट लावलो मी म्हणजे असं पूर्ण चार जीपीटी उत्तर होती. काय एक असली वहितली लिहून दिलेली नोट्सचं उत्तरच नव्हती ती.
हम्. सगळ्या दर टायमाचं माझं तर सगळ आम्ही, दर टाइमला चार जी पी टी युज करत होतो बा.
वजेवाला पण चॅट जी पी टी च का नाही प्रोग्राम तेवढं ज्या संजय पाटील सरांनी लिहून दिलेले डेफिनेशन्स तेवढं लिहित होतो मी.
हा.
आणि प्रोग्राम ते दुसरे लिहतो, जावाला चांगलं पडले मला तवा.
ज्यावळ तेव्हा सगळ्यांनाच चांगली पडलेली सोड
होय, की मला तीन मार्क घालवलेल तीन नुसता आम्हाला ऐंशी पैकी, ऐशी पैकी होता ना पेपर आपला?
हा, होय.
हा सेव्हनटी, सेव्हनटी सेव्हन होतील.
मला पण काही तरी असच होतीत, मला टोटल सांगू तुला? टोटल नाईंटी फोर होतीत बघ मला, हंड्रेड आउट ऑफ.
हा, हा, हा, मला
म्हणजे दोन मार्क सरांनी घालवलेत, आणि चार काय पाच मार्क माझा आहेत क नाही पेपरमध्येध्ये गेले.
चार गेले असेल तुझी, माझी तीन घालवली आणि संजय पाटील सरांनी दोन घालवली. जावाला चांगली दिलती तवा.
जावाला चांगली होतीत सोड तेव्हा. आता आता -आता किती परसेंटेज यायलागले तुझे?
माझी काय तर, सेव्हन्टी सेव्हनटी ऐट च्या कररीब आहे काय तर, सेव्हन्टी सेव्हन पॉईंट फिफ तिच्यामुळ, काय माहित किती या लक्षात नाही आता.
या टायमाला आहेत सोड, मला मला पण दिल्यात सोड मार्क असं काही नाही. ह्या टाईमाला पण चांगले पडल्यात सोडं
मला फस्ट म्हणजे पहिल्या सेकंड इयरला फर्स्ट इयरला एवढं काय चांगलं नव्हते, त्यामुळं ए च मिळाले ऐ प्लस काय मिळाले नाही मला
मला ऐ प्लस भेटलय सोड तरी मला कसं काय भेटले ऐ प्लस मलाच कळणा कारण हाय का नायी सेकंड इयरचे मार्क माझे कमीचयत बा सिक्स्टी असय सिक्स्टी सेव्हन सिक्स्टी फाय
माझा ह्यो पण राहिलेला, स्टार्ट स्टार्ट राहिल्याला आणि स्टार्टला लय घाण मार्क होती मला पास झालो तरी
हा सगळ्या मला पण किती होती ग, मला फिफ्टी होतील बाळ
मी काटावर पास झालोय मला फोर्टी फाय होतीत वाटतं
का तेच की सगळी तसंच पास झाल्यात मी तर तसच पास झालोय बया
की मत्स्य म?
हा
ते तर पहिलाच काढायला पाहिजे
पहिला तिचा अभ्यास करायचा आणं काढून टाकायचं तिला बाहेर
मी अभ्यास करत नाही. मी अभ्यासच करत नाही सेमिस्टरला मला तर पेपरात पेपरमध्ये बसल्यावर येत असलं तरी, लिहू वाटत नायी, त्या पेपरमध्ये
तीन तासाचा पेपर कस होत होतं कनाय लिहायला नको वाटत होतं
तेच की
मला कायती कोणाच पेपर लाशेचा पेपर नाय अ आहे जो चेतन पाटील सरांच येत होतं खरं नको वाटल त लिहायला असं व्हायलत
होय, होय मी पाय तरी पण मी असं पहिल्यापासूनच फास्ट लिहित होतो मला वाटणार वेळच पुरत नायी
हा
खरं पायथॉन च पायथॉनचा पुरला आणि राहिलेला वेळ आणि तरी
हा पायथॉनच माझं पण लिहिलेलं सोड, मला वाटलं नव्हत की कि जास्त मार्क असं पडतील
व्हय कारण की एवढं म्हणजे प्रश्न नीट नव्हती ती सोळा मार्काप्रमाणे एवढं काय नव्हतं तरी पण मी पूर्ण पेपर भरवलेलो शेवटची दोनच पानं राहिलेली
माझं किती भरलेलेत, आता मला आठवाणा बाई
त्यात एवढं काय नव्हतंच त्यात व्हय चांगलं मार्क दिल्यात सोड एवढं काय खरं जावापेक्षा जावाच्या ह्याच्या प्रमाण नव्हतं
हा त्याच्याप्रमाण नव्हतं सोड हो तिजा पण कळतच नव्हतं एवढं छ स्मॉल प्रोग्राम होता तिजा
व्होय, व्होयरं?
आणि काय कळतच नव्हतं काय लिहायचं त्यात
माझा सगळा सगळाच्या सगळा पेपर ऑस्टीन उतरून काढलाय
व्हय?
व्हय ते पाठिमाग बघायला सर बोल सर -सर होतीत त्या वेळेला आणि काय बोललीच नाही कुणाला.
हा आणि आता लास्ट सेम होती ना?
होय.
आणि आणि मी आता दर टायमला तू मीच होत होतो की. तू माझ्या पुढं असायची. मग आपण विचारून लिहीत होेतो. यावेळीच नव्हतो आपण. हे दोन - तीन सेमला आपण दोघी होतो का नाही?
होय.
स्वालिया जव्हापसन सोडून गेल्या तव्हापासून आपण दोघी येत होत.
व्हय. स्वालिया ती एक वर्ष करायल की नाही अजून हम्म.
बघ की एक वर्षासाठी तिन गेली.
बघ की
खुळी कुटली. काय नव्हंचं. सोड तिची घरची आता करून दिली. आता गेली ती.
होय.
काय नव्हचं. आणि - आणि कुठलं को -कोण - कोण कुठ वेदिका कुठ घेणार आहे.
वेदिका ती - ती एस सी एन् टी त येत्या नाही.
काय?
एस सी काय एस टी मध्ये येत्या ती.
हा.
म आणि तिला नव्वद पडल्यात मग चांगलं कॉलेज भेटते की म्हणाल ती त्यांची मग कराडच इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं बघूया म्हणाल्या. नाही त तर मग डी के टी ला.
सगळी काय डि के टी लाच घेणार आहेत वाटतं.
सगळी डी के टीतच असणार आहेत.
डी के टी ला काय नव्हच बई चांगला नाहीयाय तिथलं
होय नाही आहे चांगलं इंजिनिअरिंगचं नाही आता माझी बहीण आहे तिथं.
इंजिनिअरिंगला चांगलाय तिथं खरं एम सी ए ला आता घाट मॅडम आणि त्येच हायत म्हटल्यावर काय?
इंजिनिअरिंगला पण नाही एवढ्या चांगल्या कंपन्या कंपन्यां नाही. यालय ह्या वेळी म्हंटली मला.
हम्
आणि कसं तिथं पण तीन -चार तीन चार पाच लाखच पॅकेज लागतय इंजिनिअरिंग ला.
हा.
तिथं टेक्स्टाईल च चांगल आहे टेक्स्टाईल साठी
हा टेक्स्टाईल ला बेस्ट आहे. ते सोड.
होय.
आता काय?
मी डी के टीे त तर नाही घेणार बई. लहान पणा पासन डी के टी त होतो मी.
व्हय
आणि माझी अर्धी ओळ -अर्धी जण ओळखीची आहेत तिथ.
हा. डी के टी काय मला पण बरोबर वाटलं नाही बाई. म्हणजे घाट मॅडम होती. शीक शिकवायचं कसय. घातमॉडम माहितच आहे तुला.
होय अक्षदाला पण एक सिनियर ता तिथं भेटलेला तो पोरगा. तो म्हणालता घाट मॅडम एवढं लिहायला लावत्या.
ह
सगळ्या लिहिण्यातच आयुष्य चाललेय. असं बोलत होता. लय पिडत्या म्हण.
काय माहित आता. तिथ जाऊन चेंज झाली असेल ती.
काय माहित आता? कोण किती घेणार आहेत.
म.
तू एम सी एच करणारेस फिक्स.
व्हय.
एक एक जण एमबीए ची पण दितीलती. सीनटी
हम्म देलतित की.